हॅलो.
हां बोल की.
आईका की
काय नाही बग, स्वयंपाक करते मी.
काय स्वयंपाक मध्ये काय बनवालागलाय?
स्वयंपाक मध्ये काय आज मी चपाती भाजी, भात हेच तेन. भाजी आता वरण्याची करणाराय.
हा हा.
तू काय कराल्यास?
काय नई मी पण बसले मेडिकल मध्ये.
हा हा. मग तू कशाची, आज तू पण स्वयंपाक करणार असशील ना?
मी करणार हाय की.
काय ते? हॅलो हा बोल की.
हम्म, आणि काय दुसरं बनवणार हाईस?
दुसरं बघ आज मी आज तरी वरण्याचच करणाराय.
हम्म.
उद्या जमलं तरी बग कोबी मंचुरी करणाराय.
हा हा. मग कोबीची करताय काय फ्लावरची?
नाही, कोबीचच करते मी काय कधी फ्लावरच ट्राय केलं नई. तू कधी फ्लावरच केल्यास काय?
मी काय ट्राय केली नाही. पण फ्लावरची केले तरी पण छान होत्या.
हा होय म्हणतात फ्लावरच पण, मग तुला ते त्याची रेसिपी माहितीय?
फ्लॉवर यूज करायचा.
हा हा, मग तू कसं करतीस कोबी मंचुरि?
कोबी म्हणजे काय थोडस कोबी कर कोबी किसून घ्यायचा.
हा
त्याच्यातलं पाणी व्यवस्थित काढून त्याच्यात मग मैदा दा परत आपलं आलं लसणाची पेस्ट कॉर्न कॉर्न फ्लावर घालायचं आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स करून तळून घ्यायचं. आणि ते नंतर मग आपण आपल्या आवडीप्रमाणे सॉफ्ट करू शकतेय.
म्हणजे तू ते पीठ पीठ मळताना सॉस घालत नाहीस काय त्यात,
तरी घातलं तरी चालतय क थोड्या प्रमाणात घालायचं आणि नंतर आपण तळून ण जेव्हा फोडणीसाठी हे करतोय तयार करतोय त्यावेळेला तित आणि परत सॉस घालायच. त्याच्यात तर आपण चटणी वगैरे मळताना चटणी मीठ वगैरे टाकू शकतोय त्याच्यात पण सॉस घातला तरी चालतोय.
हम्म हम्म म्हणजे मी पण पीठ हा मी पीठ म मळताना पण घालते ना थोडं
हा हा आणि मग नूडल्स त्यांने कधी ट्राय केलेयस तू
हा हा म्हणजे फक्त मंचुरिय एवढंच करतेस का?
म मंचुरी एवढंच करून बघितले ना मु वगैरे काय कधी ह श
हा हा म्हणजे मी तर मी पण नूडल्स करते का मग माझ्याकड कुठलं मी ते व्हेट न नूडल्स किंवा हक्का नूडल्स
ह हा
ते करते मग मी काय तेथ आयट नूडल्स म्हणजे एके जण नूडल्स पण तयार करतात ना
हा
मी काय ते काय मला रेसिपी येत नाही नूडल्स करायची म डिरेक्टली ते विकतच आणते दुकानातन आणि घरात येऊन बनवते. हम्म घरात आणून बनवते ते
आणि कुठले पदार्थ मग इडली, डोसा, आप्पे वगैरे
होय तुम्ही पनीरच करता का पनीर मसाला
हो करतोय की पनीर मसाला
मग त्याची ग्रेवी कशी बनवतेस तू?
अ पनीर मसाल्याची ग्रेवी काय कांदा, टोमॅटो आणि काजू वगैरे घालून त्याची पेस्ट करायची. कांदा, टोमॅटो भाजून घ्यायचा. काजू पण त्याच्यातच भाजून घ्यायच. आणि त्यांची पेस्ट तयार करायची. आणि ते आपण फोडनिला युज करायचं.
खर ते अस एक वेगळा स्वाद अस हॉटेलमध्ये कस एक वेगळा स्वाद येतय ते ग्रेवीला तस येतच नाही नइ
मग त्या नाही वापरायच्या नाहीतर मग म्हणजे थोडे जण कस करत्यात कोळसा वगैरे त्याच्या पूर्ण भाजी तयार झाली ना त्याच्यामध्ये वाटीत कोळसा ठेवून ते ठेवायच. आणि त्याच्यावरन प्लेट झाकायची म्हणजे ती कोळसा त्याच्यातला एक वेगळा स्मेल त्याच्यात येतोय. म्हणे कधी मी ट्राय केलेली नाही पण ऐकलय की असं पण कोळशाचा वापर करून करतात.
व्हय, कोळसा ह्यज्यात पण वापरतात. आम्ही एकदा मिसळ खाल्ली होती. मग त्यात कोळशाची पण धुरी दिलतीत आणि एक दा आम्ही कॉलेजमदन ट्रिप ला गेलतो ना सेकंड इयरला मग त्यावेेळेला पण पनीरच्या भाजीत कोळशाची धुरी हुती.
आ हां. पनीर पण मग तळून पण युज करू शकतोय किंवा डिरेक्ट टाकलं तरी पण चालतय.
हां ते खरं ते तळल की अस हे व्हतंय. कठीण होतय थोडं
तर कधी काय हे तळून टाकतच नाही डिरेक्टच टाकतो. आम्ही परवा संकष्टीलाच केलतो.
आणि काय?
हूं.
पाऊस वगैरे तिकड मग?
पाऊस आहे, बघ आज तेवढं जरासं कमी हाय. नाहीतर कालपासून भरपूर हुता.
मग प्रॉब्लेम येत असल की
होय आता खरं आम्ही रूमवरच राहतोय नइ, मी आणि माझा भाऊ.
आ हां.
त्यामुळं म रूमवर माझं मला स्वयंपाक करायला लागतोय सगळा.
कॉलेजमधे येता जाता मग बसनच जायला लागत असल.
व्हय. बसनीच की येतो जातो. खर, पावसात फिरायला मज्जा वाटतीया.
तुम्ही दोघच असताय काय? रूमवर मग दोघच असताय का?
स्वामी, तो पण इथच हाय ना कॉलेजला.
अं घरी काय म्हटलीस?
दुसरे कोण नसतात काय तुमच्यासोबत?
नाइ नाई, कोण दुसरे नाहीत.
तुमची कशी काय काय फॅमिली आहे म्हणजे तू पण मेडिकलमध्ये असतीस काय का जॉबला?
वहिणी पण मेडिकल मध्ये असते जॉबला.
हां हां.
ह आम्ही घर घरी चौघेच नको मी माझं मिस्टर आणि सासर हो
हा म्हणजे तू मॅरिड आहेस काय
हो का
अ हां हां. मग मेडिकल म्हणजे तुझं डी फॉर्म कंप्लीट हाय की असं डिरेक्टलीच फक्त करतेस?
हां हां, म तुमचे मिस्टर काय करतात?
आमचा चांदीचा व्यवसाय.
हां मग काय भारी हाय म पैसाच पैसा.
हां. रूमवर असतय त्यामुळे मग काय सण वार एन्जॉय करायला काय मिळत नसतय.
एकाद दुसरा सण काय नाही मिळत, मग एखाद्या वेळेला सुट्टी जर मिळाली एक दोन दिवस एक्स्ट्राचे तर मग गावी जातो ना.
होय मग एखादा अस फक्त साधा अस सण असतो एकाच दिवसाचा त्यावेळी ते काही नाही जात असं जर मोठा सण असत ला आता परवा दसरा ते न होता दसरा्या न काय होत बेंदूर वगैरे ते न होतं ना
हा
मग त्या वेळेला गावी गेलतो भेंदूर वगरे भेंदूर पण होता मग त्या दिवशी पुरणपोळी ते नसत मग पुरणपोळी ळीस आमच्या दोघांना पण आवडते
ह हा
तुमच्यात पण करत असतील ना पुरणपोळी
पूर्ण आहे जास्त पीठ लावून असतात ते तेलाच्या पोळ्या
नाही या आमच्यात पिठ लो न असतात
इकड सडेजण ते सगडेजण तेलाच पळतात
हा हा तेलाचे कराय खरं लय अवघड होते
ते कला आटायलाच जमायला पाहिजे ना
हा ते मध्ये पोळपटला चिटकून बसत असेल की काही नाही बसत
तेल भरपूर लावल नाही बसत पण तेल भरपूर लावायला लागते
खरं तेलकट तेलकट सगळं होत असेल की
नाही भाजल्यानंतर काय ओळखून पण येत नाही असं पर्ही तेलकट दिसतच नाही
मग असं पातळ वगैरे ते होत नाहीत पोळी
एवढं काय अ म्हणजे हे जात नाही लाटायला काही त्रास होत नाही
हा हा
तेल भरपूर तेल लावून खालणं वरण अ लाटण्याला वगैरे तेल लावून कणी लाटायची आणि चच टाकायची तगावर मग परत तव्यावर टा आपल्या नंतर तेल लावायचं नुसता दोन वेळा पलटी करून भाजायचे
हा हा आमच्यात तरी पिठाच्याच असतात ते तेलाच्या कधी करून सवयी नाही आमच्यात
आ म वाटाला जमवत
हा तेच की जरा वेळ लागत असेल ना त्याला
जरा वेळ लागतोय
हम्म तुमच्यात कायता सवय झालंय त्यामुळं एवढं काय नाही.
हा
मग तुला पण येते का तेलाच्या पोळ्या करायला.
मला काम कोणी अपेट करत. भाकी तर तयार करून देते मी डाळ शिजवून पुरण वगैरे तयार करून द्यायचं कणिक कनिक श वगैरे द्यायचं म्हणजे पोळी फा म्हणजे फाटत नाही
हा हा
भोपूरी तीन टाम होते काय म्हणतय कॉलेजचे रूम कॉलेजचे रूम एवढच
हो कॉलेज रूम माने स्वयंपाक डबा हे ते नसते ना त्यात सगळ टा जातोय अभ्यास असतोय
हम्म हम्
मग त्यात सगळा टाइम जातोय
हम्म
चल चालते मग तुला मी उद्या करते कि जरा कामात आहे.
बरोबर ठीक चालत
हा.